हा बोल हो येतोय.
आता सांगायचं म्हटलं तर आजकाल म्हणजे आता मी. बातम्या बघत होती सोशल मीडिया. एवढ वेळ लोकांना लागला आहे. की म्हणजे काही सांग नाही म्हणजे जिथे बघाव तिथं अगदी चार चार चौथीचा मुलगा असू दे किंवा दहा दहावीचा मुलगा असू दे किंवा एखादं अ वृद्ध माणूस असू दे किंवा एखादी वृद्ध स्त्री ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे सोशल मीडिया हा चालूच असतो एवढं लोकांना म्हणजे एक व्यसन लावलं आहे. सोशल मीडियाने- कारण की प्रत्येक गोष्टी म बोलतात ना म्हणजे काही पण झालं तरी माणूस. अगदी दोन दोन तीन तीन तास सोशल मीडियावरती म्हणजे रील बघण म्हणा किंवा त्या व्हॉटसअप वरती जाऊन लोकांचे स्टेटस बघणं म्हणा किंवा अजून काही म्हणजे एवढा वेळ लोकांचा वेळ त्याच्यामध्ये जातोय तरी लोकांना कळत नाही. म्हणजे एक आत्ताच्या तरुण पिढीला लागलेलं तर हे एक व्यसनच आहे. असं मला वाटत तू काय बोलशील याच्यावरती
तुझं अगदीच बरोबर आहे कारण सोशल मीडियाचं कसं सगळ्यांना वेड लागलं अ वृद्ध असो किंवा घरातील छोटा मुलगा जरी असला तरी चालेल कारण लांबची गोष्ट आहे ना माझ्या मुलाचच सांगते. आमच्या बाळाला तर एवढं समजत. त्याच्यामध्ये युट्यूब कुठे आहे. ते शोधून काढतो त्याच्यावरती गाणी लावतो ह आणि रीलस बघत बसतो आणि सरकत बसतो. मग मी लागलं नाही बघ हे झालं बघ ते झालं बघ असं सांगतो. त्याच्यात गॅलरी जातो. फोटो काढतो व्हॉट्सअप उघडतो स्टेटस पाहतो म्हणजे माझ्यापेक्षा तू फास्ट आहे. आणि जे समजत नाही ते आधी त्याला समजते म्हणजे लहान मुलाचं एक दोन अडीच वर्षाच्या मुलाचं पण त्यांना समजतो मोबाईल इतका इतकं युग पुढं गेलेलं आहे कारण तू जेवत पण नाही. मोबाईल शिवाय असं आणि कोणाला फोन लावला. की मुद्दाम कट करणार आपण स्वतः बोलणार असाय त्याच म्हणजे लहान मुलाचच बघा आणि अ जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्या हातात पण मोबाईलच असतात. अ कारण मग मोबाईलच युग आलेय
पण आहे त्याच्यातून आणि थोडे तोटे पण आहेत पण आप आपण कसा युज वापर करतो त्याच्यावर ते अवलंबून राहत असं मला म्हणता येईल बरोबर
हो नक्कीच नक्कीच आणि त्यात म्हणजे अजून एक सांगायचं म्हंटलं तर म्हणजे जसं तू बोललीस की त्याचे चांगले फाये पण आहेत आणि तोटे पण आहेत. तोटी जास्तच आहेत. कारण की म्हणजे ज्या तरुण मुली आहेत. म्हण किंवा कोण ते लोक ल म्हणजे अगदी छोटे छोटे कपडे घालून म्हण अंग प्रदर्शन करून म्हणजे त्या सोशल मीडियावरती फोटो टाकायचे वगैरे मग त्यामुळे हे आता आपण बघतोय देशामध्ये जगभरामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या देशमध्ये चाल बलाकार हो आता मागेच मी एक बातमी ऐकली नऊ महिन्याच्या मुलीवरती बलात्कार केला तिच्या सख्या मामाने म्हणजे हे आणि मोबाईल बघून म्हणजे हे असं झालं म्हणजे लोकांना एक कल्पना भेटायला लागली आहे किंवा आता जसे कितीतरी हत्या प्रकरणं होतात लोकांना होत त्या लोकांचे खून होत ते सगळं होत होत पण लोकांपर्यंत ते पोहोचत नव्हतं कारण की बातम्यांमध्ये सगळ्याच गोष्टी खऱ्या असतील असं नसतं पण आता कसं झालं सोशल मीडियामुळे आता इथे काय झालं की पाच मिनिटात अगदी जगभरात ते पसरून जातं आणि लोकांना कळतं तर त्यामुळे सोशल मीडिया मला वाटते म्हणजे अ लोकांनी थोडं का होईना एक मर्यादेपुरतं वापरलं तरच योग्य आहे. नाहीतर त्याने स्वतःचच नुकसान होत. असं मला वाटतं
अगदीच बरोबर सोशल मीडियाचे जसं की अ दुष्परिणाम आहेत तसे चांगले अ उपयोग पण आहेत. म्हणजे आपण अ पहिलं आपल्याला पत्राद्वारे व्यवहार करावा लागायचा. कोणाला पण पत्र पाठवाय लागायची अ तर मोबाईलमध्ये आता विदिन अ एका सेकंदामध्ये कॉल लागतो परत वटसएअपच्या थ्रू आपण व्हिडिओ कॉल वरती कॉन्फरन्स घेऊन आपण आपल्या जवळच्या प्रियजन व्यक्तींसोबत बोलू शकतो हा एक फायदा झाला आहे परत अं गुगल मधून आपल्याला सगळी माहिती इथल्या इथ घर बसल्या आपल्याला सगळी भेटते असं झालं परत खूप सारे फायदे आहेत कारण खूप कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला कुल्या गवाे रतो म्हणजे इतक आपल्याला कोणाला विचारची गरज नाही त्याच्या मध्ये कसं जायचं हे पण ठिकाणी सगळी सांगली गेली आहेत म्हणजे इतका फायदे पण चांगले आहेत त्याचे
अगदीच अगदी फायदे आहेत म्हणजे फायदे जसं बोलायला गेलं तर आता म्हणजे पूर्वी कसं होत क कोणा पत्र व्यवहार वगैरे करायचं म्हटलं तर आज पाठवलं तर पंधरा वीस दिवसाांनी त्या माणसाला पोहचायचं आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर जे यायचं ते ह्या माणसाला पंधरा वस दिसतना पण आता तसं नाहीय तुम्हाला म्हणजे किती अगदी साता समुद्र पार तुम्ही असला तरी एक व्हिडिओ कॉल वरून तुम्ही तुमच्या प्रियजनांना तुम्ही बघू शकता त्यांच्याशी बोलू शकता संवाद साधू शकता किंवा आता एखादी वस्तू आपल्याला घ्यायचे पण आपल्याला जर कळत नसेल तर आपण लगेच व्हिडिओ कॉल करून ती आपल्या आईला म्हणा बहिणीला कोणाला दाख ण त्यांच्या विचार घेऊ शकतो कका तुम्हाला आवडलाय की नाही काय कल्पना आहे ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात तसेच अ खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुलांच्या अभ्यासासाठीचे पण खूप सारे अस वडओ असतात क त्याच्या दरम्यान म्हणजे सोबत आपण मुलांना शिकू शकतो घरी बसल्या असं सगळं आहे म्हणजे जसं आता हे खानसर वगैरे आहे जे ऑनलाईन अ शिक्षण घेतात म्हणजे ज्या मुलांना फीज देणं परवडत नाही किंवा मोठे मोठे महागडे कोर्स घेऊन शिकण परवडत नाही त्यांचं शिक्षण हे म्हणजे मोबाईल थ्रू होऊ शकतं सोशल मीडिया थ्रू होऊ शकतं असं मला वाटतं
अगदीच बरोबर आहे कारण म्हणजे सोशल मीडियाच्या दवारे आपण सगळं शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेऊ शकतो कमी वेळेत कसं आहे म्हण का आमच्या भावाला म्हणजे मोडी लिपी शिकायची होती अवघड आहे ती मोडी लिपी पण ऑनलाईनच्या थ्र त्यांना मोडी लिपी शिकायचे कोर्स होते त्यांनी शिकले म्हणजे इतकं सोपं जलद गतीने पण झालं आणि अवघड पण लिप्या त्याच्या थ्रू त्याच होऊन पण गेलं मग जे मोडलिपीतले ज जे जे जॉब येतात त्यांना करायला भेटतात असं पण आहे
नक्कीच आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर माझ ज्यावेळी मी ण मा क के त्या ह ऑनलाई पद्धती वगैरे काय नव्ह सोशल मीडिया वगर हे काय नवतं तर तेव्हा मला प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरायला लागायचे फॉर्म विकत घ्यायचे भरायचे लाईनीमध्ये उभं राहायचं असे मी पाच सहा कॉलेजचे फॉर्म भरले होते आणि म्हणजे बोलतात ना म्हणजे तेवढ्या वेळा मला त्या कॉलेजला व्हिजिट कराय लागायची तिथे जाऊन करायच म्हणजे खर्च होता मेहनत होती टाईम वेस्ट होता पण आता आता तुम्ही ऑनलाईन बसल्या बसल्या एका अर्ध्या तासामध्ये तुम्ही सात आठ कॉलेजचे फॉर्म भरू शकता तुम्हाला हवं ते कॉलेज तुम्ही शोधू शकता म्हणजे न कुठे बाहेर पडता किंवा न कुठला खर्च करत तर ह्या गोष्टी पण थोड्या सोयीस्कर झाल्यात आणि सोप्या झाल्यात असं मला वाटत
अगदीच बरोबर म्हणजे कसं आहे माहित आहे जसे चांगले परिणाम आहेत तसे दुष्परिणाम पण आहेत पण आपलं चांगलं कुठलं होईल म्हणजे जास्तीत जास्त मोबाईलचा युज तेवढा कामापुरताच करावा कारण इतकं मोबाईलच्या आहारी लोक गेल्यात की खूप जास्त वेळ अ ऑनलाईन राहणं पाहणं म्हणा त्यामुळे डोळ्यावरती पण विपरीत परिणाम होतात अ तसेच म्हणजे एक एक लहान मुलांना पण स्क्रीन टाइम जास्त दाखव पण चालत नाही असं पण आहे अ नाहीतर परत झोप अपुरी होते त्याच्यामुंळ पण शारीरिक म्हणजे वेट पण वाढतं म्हणजे शारीरिक प्रॉब्लेम पण सुरू आहेत अ चष्मा लागतो असं पण सुरू आहे म्हणजे आपल्या कामापुरताच वापर करावा तेवढ्याच तेवढा असं करावं नाहीतर आपलं नुकसान आहे
नक्कीच म्हणजे कसं आहे कारण की आता मागेच मी एक म्हणजे अशीच बातमी बघितली होती की त्याच्यामध्ये म्हणजे लोकांना ज्या आपल्या डोळ्यांच्या पापण्या असतात ना त्या पाप पापण्यांचासुध्दा कॅन्सर होतो म्हणजे तेव्हा मला कळल का तर मोबाईल मधून जी ब्ल्यू कलरची लाईट पडते अ खूपश्या लोकांना सवय असते अर्धरात रात्री मोबाईल बघायची मग त्या मोबाईल मधून जी जो उजेड पडतो प्रकाश जो पडतो ते डायरेक्ट डोळ्यावर वरती पडतो आणि जे रेडिएशन निघतात कारण की आता तर फाय जी मोबाईल आहे मग फाय जीचे तर खूप रेडिएशन मिळत आणि त्या रेडिएशनमुळेच आपण बघतो की आता पक्षीसद्धा कमी झालेत का तर त्याचं रेडिएशनच एवढं निघतं की पक्ष्यांना हानिकारक आहे मग विचार करा आपल्यासाठी ते किती हानिकारक असेल आता आपण अगदी बघतो ना सात आठ महिन्याच्या मुलाला सुद्धा मोबाईल देतो आणि तर खर तर आपणच नुकसान करतो आपल्या मुलांचं कि मोबाईल देऊन म्हणा किंवा काय आपल्याला आपल्या कामाचं एवढं प्रेशर असतं की आपल्याला असं वाटतं जाऊ दे बाबा मोबाईल मोला दिला की आपण हे करू पण मुलगा त्याच्यामध्ये काय बघतोय आणि काय नाही ह्याच्यावरती पण आपण लक्ष ठेवलं पाहिजे कारण की आपलं बंधन हे त्यांच्यावरती असलं पाहिजे कारण की मोबाईलवर ती चांगल्या गोष्टी जेवढ्या आहेत त्याच्या दुप्पट वाईट गोष्टी आहेत आणि वाईट गोष्टी माणसं लवकर आकस्मात करतात असं मला वाटतं
बरोबर आहे कारण कसं आम्ही पण म्हणजे मोबाईलवरती पण चांगले वापर पण आहेत अ आपल्याला म्हणजे गर्भावस्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गर्भावस्थेची गाणी असतात ती युट्यूब वरती मी ऐकायचे मला भारी वाटायचं मला स्वामींची पण भक्ती करायला खूप आवडते आणि त्यांची पण मी गाणी ऐकायची मन इतकं प्रसन्न व्हायचं खूप भारी वाटायचं परत आपण रेसिपीज बनवतो वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवतो ते पण त्या
त्याचे जर आपण युट्यूबला सर्च मारतो ते पण बघतो आणि त्याच्यातून पण आपल्याला चांगला फायदा होतो म्हणजे अशे चांगले उप उपयुक्त व्हिडिओ पण आहेत आणि त्याच्यातून घेण्यासारखं पण खूप काही आहे परत मी ऑनलाईन बातम्या पण बघते मला बातम्या बघायच जास्त सवय आहे दररोज पेपर वाचायला वेळ नसल्यामुळे मग गुगल सर्च मून बातम्या वा तो पण मला छंद तो एक फायदा चांगला झालेला आहे आहे असं मला वाटतं
हो नक्कीच म्हणजे तसं नाही आहे क म्हणजे वाईटच गोष्ट आहे चांगल्या पण गोष्टी आहे पण तुमच्यावरती आहे तुम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने करताय म्हणजे चांगल्या पद्धतीने करताय का वाईट पद्धतीने ते पूर्णपणे आपल्यावरती निर्धारित आहे शिवाय आपण जर आपला एक वेळ आपली मर्यादित ठेवली की नाही बाबा मी दिवसभरामध्ये एक तासच मोबाईल बघणार त्याच्यावरती बघणार नाही आणि त्याच्यावरती पण जे नॉलेजेबल आहे ज्याच्यातून मला काहीतरी ज्ञान भेटेल अशा गोष्टीत जर मी बघणार तर मला वाटतं थोडंफार बंधन पण राहील आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील असं मला वाटतं
अगदीच बरोबर आहे म्हणजे कसं सोशल मीडियाचा जेव्हा आपल्याला उपयोग आहे इन्स्टा फेसबुक म्हणा आपल्याला शॉपिंग करण्यासाठी पण आपण जास्त करून वापर करतोय ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी पण आता आपण जास्त सोशल मीडियाच वापरतो
त्यामुळं आपण आपलं ज्या ज्या गरजा आहेत उपयुक्त आहे महत्त्वाच्या आहेत त्या आपण तेवढाच वापर करावा नाहीत आपल्या आरोग्याला हानिकारक होईल अशा कोणत्या गोष्टी करू नयेत मर्यादित ठेवावे असं मला वाटतं
नक्कीच नक्कीच ठीक आहे चालतय मग अ झालं म्हणजे काय बोलते आपण आपलं संभाषण संपूया मग छान वाटलं तुझ्याशी बोलून
मला पण छान वाटलं तुझ्याशी बोलून धन्यवाद
धन्यवाद